हा बोल
हा काय रे काय चाललं होत काय म्हणत होता त्या दिवशी बोलता बोलता कड झालं होत कधी येणार रे
फोन फोन न करणारे म्हणजे त्याला म्हणत मी फोन कर म्हटलं म्हटलं ये म्हटलं इकडे
हा मग आता एवढात येणार आहे का या महिन्यात येणार आहे तो
हा हा
हा का ती तिकडच काय झालं मग
हा
तिकडच काय झालं
काय माहिती तिकड कोणत लग्न लग्न
त्याचे वडील काय ठेवायला तयार नाही का
नाही नाही त
म्हणजे म्हणजे मला काही समजलंच नाही
ह न
काय काय म्हणतो रात नाही का हो का कोण त्याचे वडील म्हने का हॅलो आवाज नाही येते रे थोडं बाहेर ये ना तू पाऊस
हॅलो नाही नाही लोहासनी वाटेल ट्रॅफिक ते ना तो पोर येना ना त्याचे मित्र
हा
मित्र जमु देत नाही
हा
मित्र आहे ना पागल करून टाकतात त्याला असं
हा का
त्याच्यामुळे ना ते सोडायचे आहे सरे मित्र
हा बरोबर ते तुटल्याशिवाय ते कामधंदा नाही करायच तो ज्ञानेश्वर
हम्म म बोलतो त्यांना म्हटलं त्यालाय ना पहिले पाठवतय ना त्याला सांगून द्या आपल्याकडे इकडे बारा बारा वाजेपर्यंत नाही चला झोपलेलं
रत्नागिरी हा बरोबर आहे हा बरोबर आहे ना हा ते तर आहेच
हम्म आणि लगेच
मग कधी आता बारा वाजेपर्यंत झोपल्यावर मग कधी काम धंदे करणार आहे ना
आह
बारा वाजेपर्यंत झोपल्यावर कधी काम द करणार आहे
हम् ते म्हटलं आणिी ते सकाळी लवकर उठावं लागेल त्याच्यानंतर
हा बरोबर बरोबर
हा त्याच्यानंतर म्हटलं त्याुला ल वीस लस पण टाकून नाही भेटणार चला थोडे दिवस थोडे दिवस ऍडजस्ट करावं लागेल
हा बरोबर येत आहेत म
तेव त्याच्या हम्म थोड दिवस केला आहे ना म आता खाली कराला लाे याला काय म्हणतात त्याला कशाला काय म्हणतात म्हटल कुे काय बतते ते सर्व शिक क लागेल त्याच्यानंतर मग दिवाळी नंतर बघू म्हटलं आपण मग
हा बर बर आता सीझन पण नाहीये स्लॅक आहे
हम्म तेच म्हटलं सीजन पण नाही तसल्या आहे क का म्हटलं इतक म्हटलं हा समोरच आपल्या दादाला टाकलं तर तसच समोरच हम् देऊन टाकून त्याला काय
ह पण एवढं भाड पहिले तर घरातलं भांडवळ त्यांना खर्च करावा लागेल तेव्हा ते दुकान तयार होईल ना पहिले घरातून पैसे खर्च करावा लागेल ना
हम्म
मग यांची तयारी आहे का पण घरातून पैसे खर्च करायचे
नाही ते आता तयारी तर आहे
हो का हो का त्याच्या हातात न का देऊ म्हणा
नाही नाही तेच ते म्हणे तुझा म्हणे नाही नाही ते म्ह ते तू जा म्हणे बावन्नी बघून घेल काय करायच नाही काय तूप पहिले जा तिथं काय काय नाही ते जे बघून घे कसं आहे काय थोडे दिवस आतााखाली राहत मि त्याला
हा
पटलं नाही पटलं तर नंतर मला बघ हा समोर होत ना आपलं
अरे नाही नाही पण तेच टाकणार आहे का
हा हो तेच तेच सर हो हम् हो हा टॅक्टरच सामान बरायचं सरव
हा का हम हम हम
हम्म म्हणलं बाकीच्या तर माळ्याकडे भाग चांगली लाईन बसली असते पण काय आता जाऊ
त्यांना खातानी आला असं म्हणावं लागल दुसरं काय हा ना ते तर चांगलं एवढ्या दिवसात तर दोन चार वर्षात तर चांगलं दुकान चाललं असतं रे पटतं
अे म चाल असतं काय सांगायचं
तिथं नाहीच आहे ना पूर्ण याच्यामध्ये
खाये खाय पण मग ते बी असंच येतो
हा का
हा त्याच्यामुळे मग आपलं कसं आपल्या अंडरमध्येध्ये दुकान चाललं असत आपल्याला कसं आपल्याला मटेरियल लागतंय ना मग तिकडे पाठवायपेक्षा मग
इथून घ्या हा बरोबर आहे मग करून घ्या ना म्हणा तिथे हो म्हटले का ते
हा हो म्हटले हम्म हा येणार आहे ना
ह का बरे मग चांगलं आहे मग काय तिथे राहिल मग तुझ्याकडेच राहा ना खाणं सगळं
हो हो माझ्याकडेच राहील सर्व
हो का मग तर काय जाऊ दे मता काय थोडे दिवस करायचं ॲडजस्ट
नाही आपला टाइम अंद नाही आपण तयारच आहे गोष्टीला हम
जाऊ दे होऊन जाईल कोणाचं तरी चांगलं होऊन जाईल होऊन जाईल जाऊ दे
मण तुझी लाईन लावून दे तू आता ते संतोष करून दिलं परत असे तो एक पोर खात तो आणििल त्याचे करून दिलं व्यवस्थित सर्व आता आहे म्हणे ते लोकांचीण्यापेक्षा मग आपलं घरचं आहे म आप तया
ना म अरे तू म्हणायच ना म आर्मी तर कर ज्यांना करायला तयारी आहे ती राहायला तयार पाहिला न
बोल ना मी माऊ म्हटलं त्याला ते आमितच्याग्नासून आ्ही बोलवो म्हटलं आज पाच वर्ष होऊ गे आमितच्याग्न कुणाला आज सेटल होऊन गेला असत तो म हा भाऊजी तेच बोलले म्हणे त्याला पाच वर्ष होऊ गेले असते आज म्हणे सेटल होऊ गेल अस लग्न होऊ गेलं असतं म्ह
मग परीच आम्ही किती दिवसाच मागे लागलेलो हो त्याच मग एवढ्या दिवस तर किती चांगलं दुकान बसून गेलं असतं चांगलं चालायला लागून गेल असत त्याच दुकान पाच वर्षात माणूस कुठे निघून जातो केलं तर सगळं होतं ना
हा
तयार झाला का पण तो यायला
हा तयार झालाय त्यांना म्हटलं हो त्याचे पहिले सिम कार्ड काढून फेका ते ते तोडून टाका काय ते सिम कार्डमुळे ते काय मी त त्यांचे फोन चालू राहील मग तू परत दोन महिने थांबलेल्यानंत परत मग म ल चालो आता नको व्हायला म्हटलं हं
रे ना एवढं टाकायचं मग कोणी पाहायचं ते
हा मग ते तेच म्हणे हा म्ह ते तिकडे झाल्यावर त्याला ते सांग सांग म्हणे ते आप व्यवस्थित दे कर म्हणे
ह नाही त्याला ना तू थोडस त्याला धाकस लाव तू त्याला नाही का
नाही नाही र आ ले सर्व त्याचे त्याचे नाटकच बंद करून टाकले म
हम त्याला ना जरा पिं बिनं सगत
नाही नाही सर बंदच करून टाकेल तर त्याला म्हटलं गणपती सुद्धा पाठ होणार नाही म्हटलं तिकडे काही काम नाही हा नाही नाही मी इथ जाणार नाहीये मी पहिले साधला सांगला म्हटलं मी जाणार नाही का आणि त्याला सुद्धा पाठवणार अून ते म्हणतात नाही म्हणे तू लागले तिच्या उठायच्या दिवशी यायच्या आणि परत जायचे म्हटलं काही काम नाही बोलवायचेच मी त्याला म्हणत तिकडे
बोलूच ना
ते म्हटलं बोलूच नका तुम्ही आणि तुमचे फोन आहे ना सारखे सारखे फोन नाही करायचे काय रे काय केलं जेण केलं कामक केलं का टमक केलं काय हे विचाराच बी नाही म्हटलं
बरोबर आहे
हे रिकाम उद्योगच नाही करायचे तुम्हाला ते आता मी तात्याला बी सांगून देले आणि तिला बी सांगून देई म्हटलं तिला अश पाहिला बोलून अरे म्हट मल तुम्ही त्याला लाडवून ठेवलं तु्ही मातवून ठेव त्याला हा म्हणे चुटी झाली आमची म्हणे आम्हाला काय माहिती मला काय माहिती ह तो म्हणतो तो सांगतो त्याच्या आईला बापाला म्हणतो ते म्हणे तुम्ही ते मा म्हणजे त्यांनी माझे उदाहरण दिलं ना तो गेला त्यांनी करून दाखवलं ते हे केलं ते केलं हा म्हणे त्यां त्याला म्हणे त्याच्या पप्पानी पैसे दिले होते म्हणे म्हटलं कोणते पैसे दिले हो मला मला मला मला मला म्हटलं मला म्हटलं मला पैसे दिले असं म्हटलं बोला समोर किती पैसे दिले मी इथे नाशिकमध्ये आलोतो माझ बापानी किती पैसे मला पाठवले मी तिथच टाकले माझ बापाने म्हटलं मला दिले पैसे केव्हा दिले ज्यावेळेस माझे घर बांधायचे काम काढलं तेव्हा मला पैसे दिले तर प्लॅट घ्यायचे हो त्यावेळे दिले म्हटलं
हा बरबर त्याच्यात तू दिलेच नाही किती दिवस हाल काढले रे तू
ना
मग सांगायचं ना किती दिवस इकडे इकड शनिवार रविवार तर मन मांडलं तर रायचं तू बीन तो बी दोघं बी तुम्ही इथेच राहायचे शनिवार रविवार
म म्हटलं अरे म काय हालकालले आमच्या आम्हाला माहिती त तर तुम्हाला ते तुमला तेवढ ब करायं
मग मी तुम्हाला जायचं घर आहे तिथं राहायला
आम्हाला तर कोणाचे तुम्हाला ना भाडं भरायचं ना. काही नाही बघती जेऊन खायच आणि करायच. ते फक्त सर्व सेटअप तयार करून देत मग
संतोष आणि तुम्ही जोग तो भाडा बी भाडा येल तिथे पण ते पण नाही ना याला तर इथ तर सगळं आयथ भेटणार आहे.
तेच ना अरे म्हटलं एवढं सर्व आहे करून तथ हा का तेच झालं लाडू यांंची आता काय सांगायचं त्यांना
हम् त्यांना म्हणा तुम्ही अजिबात फोन करायचां नाही. वर्ष सहा महिन्या कधीतरी केला तर ठीक आहे काही विचार
तो म्हणतो तुम्ही माझ्यासाठी काय तो म्हणतो आई बापाला माझ्यासाठी काय केलं तुम्ही म्हण.
हो ना रे त्या दिवशी मला तर नवलच लागल तू सांगितलं तर
तो डायरेक्ट म्हणतो माझ्यासाठी काय केलं. तुम्ही म्हणे मला म्हणे शिधे कपडे सुद्धा घेऊन दिले नाही म्हणे.
काही बी म आता हा करत होता का इतके दिवस
मग अग ती पैसे पुरवती त्यांना काही घ्या ना पैसे ती देतती
ते ना तोडयला पाहिल तिथून थोडंस काय उद्या उठून जर तिचं लग्न झालं. झालं ना तर त मग गळ्या शिऊून दला तिक मग काही वाळवा करून गेला बाबा
तेच होणार आहे पण मता यांना कोण सांगणार यांना अस तर त्या त्या एवढं चांगलं भेटलेलं आहे. सर्व व्यवस्थित आहे म्हणे पण करायला पाहिजे राहायला पाहिजेलनी म्हणे जरा तिथून निघाला तर त्याचा फायदा आहे. त्याच्यानंतर आम्ही बी गाव सोडू म्हण. आमाला नाही राहायचे गावामध्ये म्हटलं आता डोळे उघडले का तुमचे
हा बरोबर आहे इतके दिवस सांगत हो ते्हा
हा निघाला तर मग आम्ही पण निघून आता काही इथे मजा नाही राहिली. म्ह म्हटलं हो आता लवकर लई लवकर लवछतला
तेव्हा समजलं असतं तर एवढ्या वेळेस तर घरून गेल असतं रे त्यांचं.
म ऐकती नाही का?
हम्म् ते तर आहे बाबा कोण सांगणारे तिची आता कोणी नस. येत नाय तिथ कोणीच नसल राहिल.
कोणी नाही राहिल कोणी नाही राहिल.
नाही खारे तिथ ते सगळ रिकाम झाल का गाव
आहे म्हणजे एखादे दोन अशे आहे बाकी कोण नाही आपले नेम नेम कोण नाही जा.
हा का हम् मेन मेन घरच नाही राहिलय वाटत तिथ.
ते आता डॉ ते डॉक्टरची ते पूर्ण बिल्डिंग पाडली पाडू राहिले ना. ती दुसऱ्यांनी घेतली. हा विकली ते नगराध्यक्ष हे शहाध्यक्ष पाटील म्हणूनये कोणी बुजर का त्याचया त्याने घेतली त्याचा पावडर रागायच.
अरे बापरे एवढी मोठी पूर्ण बिल्डिंग अरे बापरे मग चांगलच बांधला र तो तिथे. हम् आपल्या वाल्यांना खाता नाय आल रे एवढ चांगल सगळ घरदार होते. खाता नाय आल या लोकांना आपल्या काय करतो? काहीच पैसे नाही भेटले त्याची तिथ काहीच नाही भेटल
मग तच ना.
ते
ते तात्या तात्या निआता आण. नाही म्हणजे कवा तक्ष बोलला अस ना मग तात्याने आप्पाला सांगितल असे अस अस झाल. आप्पांनी मग त्याला फोन लावला डायरेक
हो हो.
मग तुला फोनवला तर मग तो आपप्पाने दिल सांगून तूझे पप्पा असे सांगत होते अस अस बोलत होते. बर मग आता त्याला काय गरज आहे सांगायची? आं? तर मग तो आला घरी येऊन तो परत दाती करायला लागला. तो म्हणतो म्हणे तुम्ही कशाला सांगितल हा माय नावाची बदनामी करता इकड तिकडे म्हणे ते आप्पाला सांगित- आप्पा सर्वांना सांगत फिरतो. आं काही गरज नाही आहे ना मग तात्या म्हणे काय गरज ये म्हणे, आप्पाला सांगायची म्हणे आं?
ईथला
आप्पांनी?
हा का?
त्याला फोन करून सांगून दिला
कशाला सांगायच? गप्प बसायच ना.
म तो चिडलेला होता. तो बोंब मारत होता.
हा हा. म?
झाले दहा मिनिट कट कर.
नंतर